हॅलो, हा बोला. येतोय ना आवाज हो येतोय. येतोय येतोय आवाज.
आता आहे ना भरपूर काळोख केलेला आहे. असं वाटत येईल पाऊस.
जाम येऊद्या पाऊस म्हणजे आमच्याकडें पण लवकर लवकरच येईल. सुरुवात कस आहे पावसाला तिकडूनच होते ना..
हा इकडून जास्त पडायला लागलं मग तुमच्या त्या साईडला पडतो.
कारण आमच्या इथे पण जाम गरम होते. आभाळ, आभाळ येतय ना त्यामुळे गरमी पण जाम वाढली आहे.
हा असंच होतंय. आणि किती लेट झालाय. आता भरपूरच दिवस गेले. सात तारीख होऊन कधीच गेली आहे.
पंधरा तारीख आहे.
तेच ना.. आतापर्यंत चांगला धोधो पडायला पाहिजेल होता. आपण शाळेत असताना माहितीये ना.... कसा पाऊस पडला का मजा यायची.
हो म
छत्र्या नवीन नवीन छत्र्या नवीन सगळं नवीन कपडे
त्या बॅगा भिजू नये म्हणून कॅरी बॅग
कॅरी बॅग हा तुझी ती मोठी अशी ह्याची छत्री असायची दांडक्यावाली अगं हो, त्याची आत्ता फॅशन आहे माहितीय का? हा!
थंड का देवा मी माझ्या एकटीचच
असायचा हा
आणि तुमच्या सगळ्यांच्या छोट्या असायच्या. मला वाटायच आई मला छोटी छत्री नाही पप्पानी माझ्या आणलेली मला मोठी,
हा नाही आता त्याची फॅशन आहे. आता मुलं म्हणजे अशा
बस एसटीने जायचं तर ते पास पास असायचे. त्या कंडक्टरला दाखवायचे त्याला कि लावायचो.
हो त्या कंडक्टर वरून मला आठवण आली. आजच आहे ना त्या आपल्यासोबत ते खामकर काका कंडक्टर आपण त्यांना नाव दिलेलं, आठवतायत तुला?
नाहीय ग कोणते खामकर?
करण सरांसारखे दिसायचे,
हा हा आणि एक डेंजर कंडक्टर होता बग दाडीवाला गोरा गोरा जाम,
ते बघ ना असे कडकेशे होते. ते आपल्याला घ्यायचेच, घ्यायचे हा त्या ते ते आहेत ना त्यांच्या कंडक्टर काकांच्या मुलां च आज आहे ना जेवण ठेवलंय त्यांनी आम्हाला बोलावलंय जेवायला. अ तो म्हणजे अ अ इलेक्ट्रिक इंजिनियर होता. ऑलरेडी तरी पण तो ह्याच्या परीक्षा देत होता एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा तर त्या स्पर्धा परीक्षांमध्ये देता देता त्यांनी म्हणजे त्यांनी ठरूनच ठेवलेलं तोपर्यंत लग्न करायचं जिथपर्यंत मी पास होत नाही. त्या परीक्षेमध्ये तोपर्यंत आणि आता गेल्या सहा एक महिन्यापूर्वी गेल्या वर्षी असा एमपीएससी परीक्षा पास झाला तर तो डायरेक् आता ट्रेन ट्रेनिंग वगैरे पूर्ण झाली त्याची, आणि आता इन्स्पेक्टर म्हणून लागला तो इन्स्पेक्टरच्या पोस्ट वर लागला. त्याचा आज सत्कार आहे, घरी त्याच्या तर त्यांनी आज जेवण ठेव ठेव सगळ्यांना बोलवले.
अरे! वा मस्त गं! हम हम हम.
त माझ्या मिस्टरांसोबत त्यांच्या खात्यात कामाला आहेना. मग ते आम्हाला पण बोलवलेय त्यांनी, मस्त ना! म्हणजे एवढी चां चगली म्हणजे चांगलीच होती, त्याचा आधीचा जॉब पण चांगलाच होता, तरी पण त्यानी जिद्द नाही सोडली.
असतात ना काही काय मुलं हम्म हम्म हम्म.
त्याला इन्स्पेक्टरची नोक
मग काय ते काकाजाम खुश असतील?
हो ते पण झाले रिटायर ते रिटायर झालेले त्यावेेळेस पण जेवण ठेवलेलं. तेव्हा पण गेलेलो आम्ही,
अच्छा! ओळख ओळखतात का ते,
हो म अग चांगले ओळखतात अजून आठवणी काढतात.
हो काय तुम घे बस मध्ये यायच अच्छा हा हा हा.
त्यांनी मला लगेच ओळखली मी जेव्हा गेले समोर ना! त्यांच्या त्यावेळेस त्यांनी लगेच ओळखली,
तो डेंजर गोरा गोरा होता बघ दाढीवाला,
तू नाही आठवत मला,
ते आपल्याला पास काढायलाच लावायचा बघ किती गर्दी असली तरी,
गर्दी असली तरी
गर्दीत कधी चडलं की,
चडखनेच बघायची तोकणत का नाही
तेच ना काय काय असे घेत नाही आणि काय काय असे एकदम
हा याच्याला त्याला गर्दी याच्याला काय गर्दी करतात त्याला दुसऱ्या गाडीने या करायच सारखा भिसायला जाण स्मार्ट होता पण तसाला खडस
आठवत नाही मला तो
दाढीबिडी असायची लांब गोरागोरा पाण होता
हम हम ह शाळेत तेव्हा मजा यायची भरपूर मस्त आपलं नवीन पहिल्याच दिवशी शाळा
एकदा आमच्या कॉलनीतला ए मुलगा शाळेत चाललाय सकाळची शाळा होती आणि मार मस्त दप्तरच बसमध्ये विसरून खाली उतरून लमखडीतून शाळेत
ह
अरे म्ह तू कंडक्टर वागून बोलतेय अरे तू शाळेत चालला का हिरवायलाच चालं एकदम गा
अरे देवा
हसू आला आ मला म्हटल खरच कामाला आपण शाळेत चालय बिना दप्तराच कस जावं
हम् एवढा त ह्याच्यामध्ये गुंग होता स्वतःच्या ह्याच्यात
कायची शाळा होती ना सहालाच गाडी
हा हा त्याच्यामुळ
नन्या नन नाव होतं त्याचा नन्या
हो काय
हर
नाव पण नाहीशिंगत नावासारखाच होता बाई म तो
आम्हाला त्या दिवशी भेटलेला ना तो अ गणेश भेटलेला गणेश पुण्यात राहतोय हो ओळख लं त्यांनीच ओळखला आम्हाला
आता कसं बऱ्याच वर्ष झाल्यानंतर बघितल्यावरबब तेत वगैरे झालेली असते त्याच्यामु थोडस
नाही ओळखलं मी बघत होती मला म्हणग तू काय माझ्याकडे ब कस तू नाही मला ओळखलंस म्हटलं ओळखलं गाण्या गाण्या गणपती म्हटलं त असवा लागला म्हण आम्ही तुला चिडवायचं ना त्या ग घन्या गणपती घण्याची बायक सरस्वती पण तू केली स् प्रीती म्हटलं ती प्र प्रमिलाची बहीण प्रीती आहे हो
हा हा हा हा माहिती आहे फोटो बघितलेला मी हा तेव्हा बोललेले मी म्हंटल हिच वाटत
काय कर जुन्या आठवणी काढल्या की भारीच वाटतं
हो आपलं माहित आहे ना गरबा किती मोठा असायचा त्यावेेळेस आणि गरबाात खेळायला जायला आपल्याला किती उत्साह असायचा
तीन दिवस असल्यावर तर बघायचच नाही पहाटे प शेवटचे दोन तीन दिवस पहाटेचे तीन चार वाजायचे
हो ना आणि फॅन्सी ड्रेस बापरे मी तर सगळ्यातच भाग घ्यायचे वेळाच
त्या आपल्या कॉलनीतले ते एक जण नवरा नवरी झालते फॅन्सी ड्रेस ला पार नावं घेण्यापासून का अशोक आणि अभिजित म हिणीच मेकअप केलता त्यांचा नवर नवरीचा
हो काय मला लक्षात
आणि न नंतर मग त्यांना नाव कसं घ्यायचं ते पण शिकवलेलं
अच्छा
आणि ते राकेश दादा म्हणून होते तर तो लगांचा आमिर खान नव्हता काय झाला सगळे त्यांनी बांबू बांबू पायाला लावलेले. आणि धोपाट्टन मधून बॅट
हो काय
धोपाट्टन आणि आणि पायाला काय केलेलं तुटके तुटके बांबू जोडलेले धोतर घालून ते पायाचे पॅड नसतात काय क्रिकेटर लोक तर ते त्यांनी बांबू चे बनवलेले हो
तो काहीतरी वेगळांच करायचा
हो बाई पोत्रच काय व्हायचा बाई काय व्हायचा साड्या घालून जा एकदा म देवी डो टक्यावर घेऊन कोणतरी झाल बाई आठवत नाही ते देवीचे खेळ खेळणारे पोत्र्या जास्त जो
हा हा माहितीय माहतीय
देवी घ्यायचे तसे दांडिया खेळत होते बाई ते विनोददादा का कोण
हा असंल लक्षात नाय एवढं हा मजा यायची पण त्यावेेळेस मी तर झालेले बाई एकदा शकुंतला मी नाही झालेले एकदा शकूनतला त्यांना फोटो आहे तो
पांढरीसाडी घालून
साईडला एक साईडला बो बांधलेला मस्त त्याला गजरा बिजरा सगळं पांढर पांढर
हा हा
त्याच्यासाठी किती ताप करायचो बापरे
आणि तो लंबू दादा तो तर नुसता आपण त्याला नुसता वाकून खेळायच आपल्या सोबत
हो त्याची किती उंची होती ना
होती म्हणून तर त्याला आपण लंबू दादाच बोलायचं ना
हो भरपूरच उंची होती त्याची त्याच्यामुळे त्याचा तो पोक आलेला
हा वारला बिचारा
हो त्याचा भाऊ आहे भेटतो तो तो चांगला ऍक्टिव असतो ग एकदम तेव्हा नसायच एवढा हा नाही आता खूप ऍक्टिव्ह असतो अस म्हणजे ब बोलायला वगैरे पण बलतो त्या नाही दिसत कुठ आहेत का नाही का माहिती नाही पण दिसत तर नाही कुठं
मग अजुन
अजून काय आपलं चाललंय निवांत
हो काय
ह्या म्हणजे आ हे काम चालू होत ना आपलं तेव्हाच नमक दोन दोन एक, दोन, तीन, चार, पाच पाच ऑर्डर आल्या क्रोशेटच्या मग त्याच्यामुळे आता हे करायचं का ते करायचं
मला ट्रान्स्क्रिप्शनचं पण आलंय आता काम हम्म तेच चालूय अगं जाम कठीण जातय का टाईप करायला नुसते हॅन होन हे कसली भाषा हा पण आता आपण आम्हाला असं वाटत ते ऐकून आपण त कॉल वर व्यवस्थित गेलाय जेणेकरून आपले कॉल कोणाला पाठवले
हो तसच होतंय आपण स्प बोललो ना तरच मग ते चांगलं वाटतं ऐकायला त्यांना आणि पुढे टाईप करायला
बरोबर
थांब हा कट करते